हा म्हणलं, एक्सपायरीचं काय होऊ शकतं? म्हटले
म्हंटला उदाहरण आता आपलं खाद्यपदार्थ आहे ते एक्सपायर व्हायला असलं आणि आपण खाल्लं तर आपल्याला उमेट्स वगैरे किंवा तब्बेत खराब होणे असं होतं
हम्म.. हम्..
त्याच पद्धतीनं, ते शेतीमालाला अडचण होऊ शकते असं.
मग एक्सपयर औषधाना नस सारखाला काय त पाहू शकतो.
निसर्गाच नि सांगता येणार आपल्या जमिनीच्या अडचणी येवश्यकते का असा म्हणा लिक्विड वगैरे सोडला किंवा जमीन दूषित होऊ शकते असं आणि सध्याच्या औषधना आपल्या जमिनीला दूषितपणा होतोचय पहिल्यासारखी शेती राहिली नाही.
मग काय अडचणीव राहिल आणखी शेतीला.
शेतीला असमाना शेती दूषितपणा येतोय पहिली कशी आपली प्रॉपर वलसर लाल मारज माती राहायची.
हम्म
आता त्यान ती शेतीची माती वगैरे सर्व असं बदलून गेलंय पूर्ण औषधाची कीटाकांनाशक अति ब्राह्ण वापर.
म्हणजे एक अ अंदाजी मृतच झाली वा दिवसां
हो हो हो असं
जात केमिकल आहेचा वापर शेतीसाठी अपायकारक आहे जेव्हा.
हो. आणि शेतीसाठी म्हण असं म्हणा आपले नैसर्गिक औषध वगैरे किंवा झाडांपासून वनस्पत्यांपासून औषधे वगैरे बांधतात बघा. त्यांचा वापर करणं हो त्यांचा वापर करणें योग्य.
त्याचा प्रॉपर रिझल्ट येण्याचा?
हो प्रॉपर म्हणजे बायलॉजिकल मध्ये पण भरपूर भरपूर पुढे गेले आता भरपूर सक्सेस आहे त्या औषधां ल मी
उदरणारारद हा पण कसं आहे काय पण कसं आहे काय?
हा पण कसं आहे काय म्हंटलं ते शेत शेतकऱ्यांना काय वाटत बायलॉजिकल मध्ये एवढं हे होत नाही रोगट वगैरे जात नाही मग शेतकरी आपल केमिकलवालीच औषध वापरतातं असं. -
आणि आपल्या नैसर्गिक पद्धतीनं शेती केली ना भरपूर ऑर्गॅनिक औषध वगैरे मारणं.
हा हा ऑरगॅनिक म्हणेज थोडस. समजून सांगाल का कसं काय केलं पाहिजे?
ऑर्गॅनिक म्हणजे? उदाहरण आता आपल्या घरगुती उपायानां औषध वगैरे मारणं घरगुती. उपायाची आता कोंबड खत आपले खत वगैरे म्हणा अस. तर खतं वगैरे कसे आपले घरगुती गायचे किंवा शेळ्यांचे शेण वगैरे. किंवा कोंबड्यांचे खत.
ते खादीच काम झालं. किटकांसाठी काय केलं पाहिजे? मग आता कोंबड खत किंवा गाईचं शेण किंवा गाईचं गुमतीर. - हि आपण खाद म्हणून वापरू. किंवा खाली झाडाला शेतीला सुपिकता येण्यासाठी वापरू. मग वर किडकांचं काय? रोगाच काय? त्याला कासं नैसर्गिक औषध घरात कसे बनवायचे? काय बनवायचे? काही आहे का तुमच्याकड कल्पना? हॅलो!
हॅलो!
हा!
हो एक मिनट ह हॅलो आवाज येतोय का?
हो हो. येतोय येतोय आवाज येतोय.
हो! एक मिनिट हा?
कपड़े दे कपड़े बदलयचे आहेत. हो
हॅलो
हो
हा म्हटलं आपलं अ आता उदाहरण आता झाड लिक्विड सोडायचं म्हंटलं.
हा
आ ऑर्गॅनिक मध्ये आपलं गायचं गोमूत्र आणि जीवामृत यासारखे येत्या.
जीवामूर्त.
म्हणजे असं? अ ते गोमखरमध्येच प्रकार वगैरे असतात ओ.
हा मग तुम्ही एकदा बघून तुमच्या माहिती नुसार सांगा ना आम्हाला. कसं त्याचे काय प्रोसिजर असते असलपना त्याची काही माहिती असेल तर ती पूर्वा बा आम्हाला म्हणजे आम्हाला काम येईल पुढे जाऊन. जीवामृत कसं बनवायचं काय बनवायचं, थोडीशी माहिती द्या ना सविस्तर मध्ये
उदाहरण म्हण असं आपल्या गायचे गोमतीर वगैरे असत.
ह गोमतीर, गूळ. समजा डाळीचं पीठ
हो असं ग. हो आणि ते आपलं आपण लिक्विड वगैरे सोडतो बघा
हा म्हणजे बावन चौतीस एकोणशे
हो हो त्या जागी आपण हे गमतीर वगैरे वापरलं ते झाडांसाठी योग्य
पण डायरेक्ट गोमतीर वापरणं ही अपायकारक होऊ शकतं ना त्याला जीवामृत काय प्रोसिजर करावं लागत असल ना?
काय प्रसीजर एवढं नाय सांगू शकत पण मला जेवढं याच्या माहि न सर मी सांगतोय असं
हो का? मग जेवढी माहिती तेवढी सांगा.
घरगुती सेंद्रिय ख खते वगैरे वापरू शकतो आपण आता ते आपण बाहेर विक कत घेतो त्यात केमिकल वगैरे मिक्सिंग असतात त्यापेक्षा आपले घरगु ती खते वापरलेलं कधीही योग्य आता घरगुती ख सेंद्रय खते म्हणजे जे गांडूळ खत चालू शकतं.
हम्म
अ आपले शेणखत आणि कमपोस्ट चालू शकतं आपलं भाजीपाले ल्यांचा वल्या भाजीपालांचा खत वगैरे असं आणि आपलं हेरची खतं चालू शक्य अस
हम्म हम्म
हम्म ही अशी खतं त्याने शेतीला आपले नुकसान नई होवू शकत. शेती अस भूषित नाही व्हणार घूषित नाही व्हणार असं.
हं हं तुमी शेती इइ. चांगल्यापैकी डेव्हलप होईल बुवा
हो अन् पुढं भविष्यात जाऊन बी आपल्याला शेतीची काय अडचण होणार नाही म्हणजे शेतीला काय त्रास होणार नई.
हो असतंय का
हो आणि जीवामृत म्हणजे गायचे शेण गोमूत्र गुळ बेसन आणि सुपीक माती यांच्या मिश्रणापासून ज- य हुतील असं.
त्यांच्या मिश्रणापासून ते काय करायचं ते असं वाल म्हणजे ते मिश्रण कसं करायचं पण मंग
आता गोमूत्र मध्ये य-हे टाकून असं. गोमूत्र मधे आपल्या हेश पाणी घ्यायचं त्याच गोमूत्र शेणखत वगैरे अ टाकून गुळ वगैरे टाकून मिक्स श्रण करायचं असं आणि त्यान लिक्विड द्यायचं वगैरे असं.
आता सगळ एकत्र मिश्रण करायचं मग ते काही दिवस भिजत घालायचं. त लगेच सोडून घ्यायचं काही दिवस ठेवावा लागत.
नाही नाही नाही एखांद दोन दिवस ठेवलं तरी चांगलंचे
हम्म.
म्हजी ते चांगल्यापैकी बऱ्यापैकी डेव्हलप होऊन जात ते
हा. तझ्यात काय ताकबीक टाकावं लागतं का काय?
ते टाकलं तरी चालण नाही टाकलं तर आपल्या इच्छेनुसाराय्
हा का म्हणजे बायलॉजिकल म्हणती काही ते मित्र जीवनावर शेतीचे समजा ट्राय कर. बॅसिलस असे वापरले तर चालतात काम त्याच्यात
हो चालत ना ते आपले औषधापेक्षा वापर बा औषध वापरले तर ते ब रिंगेच होता.
ह मष जमीन जेवन आपण पी एम एस म्हणतो पी बीसी म्हणतो बॅक्टरि कॉटेज बॅक्टर पा बायलाॉजिकल म्ह ना. वापरल्या तर त्या जीवामृतमध्येध्ये चालतय का ते जीवामृत खराब होऊन जात.
कमन तो
बायोलॉजिकल आणि हॅलो. हॅलो मला बयोलाॉजिकल बयलाॉजी ल म्ह ज जीवा अमृत आपण वापरतो उदाहरणार्थ त्यान दोनीचे एकत्र मिश्रण चालतं का खराब होत.
म चालत. तर हे दोन्ही आपल्या एक ऑर्गॅनिक याच आणि एक बायलॉजिकल याचा असं.
रीकाम आहे.
मग दोन्ही एकाच यात अस म चालून जात. रीकाम आहे. दोन्ही एच प्रकारे येतात म्हणून चालून जातात त्यात काही नाही.
अच्छा अच्छा. काणी बाकी जेवण वगैरे झालं का मग तुमचं.
हो झाल ना जेवणा वैे
हम.
आणि बायोलॉजिकल औषधं वगैरे म्हणजे निर्मि त्याशिवायती हि रसायनाऐवजी जीवाणूविष्ट किंवा प्राण्याच्या पेशी वापर केल्यापासून याच्यापासून बनती ही औषधं.
कोणते बायोलॉजिकल का?
हो.
हम् हम्
ही म्हणजे.. असं ही... औषध शरीरात विशिष्ट पेश्या किंवा अं परथीनाना लक्ष करतात, यामुळे आजारापासून आपलं हे होतं
अ... बायोलॉजीक औषधाची निर्मिती होते बघ त्याला बनवायला काय लॅबमध्येच बनतात काय... अशे आपले घरगुती बनवता येतात बायोलॉजीकल?
नई... लॅबमध्ये बनतात अन घरगुती बनवता येती असं पण आपल्या घरगुती बनवायला आपल्याला माहिती पाहिजे ती घरगुती बनवायला असल
मला वाटलं बायोलॉजीकल लॅब मध्येच बनतात काय
नाही लॅबमध्ये बनत्या पण आपली असं म्हणायला गावठी उपचार
बरं बर चालल चालल करतो बंद
हो.. हो.
दिसत आहे.